हो बोला!
हा नमस्कार ताई.
नमस्कार.
हूं झाला स्वयंपाक वगैरे?
हो!
ओके! तर आपण आज समाजातील स्त्रियांचे स्थान यावरती बोलूयात.
हो चालेल.
हो! तसं पाहिलं तर. आपली अ पूर्वीच्या काळापासून पुरुष प्रधान संस्कृती आहे.
हो बरोबर.
त्यामुळं स्त्रियांना कधी त पूर्वीपासून पण दुय्यमसं. स्थान मिळालेलं आहे.
हो!
कुटुंब प्रमुख पन पुरुषांनी ते पु कुटुंबामध्ये पण चालत, समाजामध्ये पण सगळी कडपन, स्त्रियांना फ पहिल्या काळी तर चूल आणि मुल असंच त्यांच त थोडंक्यात राज्य होत हा. म्हणजे काही स्वातंत्र्यच नव्हतं कुठले निर्णय वगैरे घ्यायचे म्हणलं तर. हूं सगळे पुरुषच घेणार. म्हणजे त्यां त्यांचं स्वातंत्र्यच नव्हतं त्यांचे विचार असं कोणी समजूनच घेत नव्हतं तर आता हां वरवर कसं. शैक्षणिक प्रगती झाली. सामाजिक अ पण क्षेत्रामध्ये खूप साऱ्या आपण बायका बघतोय, आता स्त्रिया बघ तोय आता तर हे शिक्षणामुळे शक्य झालं. तर आता स्त्रियांच कसं.
स्थान भेटलय.
हा! तर आता स्त्रियांचं समाजामध्ये स्थान पण थोडंस म महत्त्वाचच आहे म्हनायचं.
हो!
आणि आजच्या काळामध्ये स्त्रीचं स्थान थोडस वेगानं बदलतय पूर्वी चूल आणि मूल एवढ्या पुुरतंच मर्यादित असलेली स्त्री आता शिक्षणामध्ये, राजकारणामध्ये, विज्ञानामध्ये सर्व क्षेत्र त्रा मध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे, हो आता आपण बघत आहेत.
स्त्रिया जात आहेत.
हो, कल्पना चावला वगैरे असा अवकाशात, उड्डाण केलेलं आहे त्यानी म्हणजे खूप सारे त्यांची प्रगती झालेली आहे आणि स्त्रियांची प्रगती झाली शिक्षणामुळे, त्यामुळं त्येंचा कस पहिलं, पहिल्या काळी कसं पुरुषांच्या हेच्यावर आधारित राहावं लागायचं आर्थिक आर्थिकदृष्ट्या पण त्यांना दुसऱ्यांनवरच आधारित राहावं लागायच. ते म्हडले हो तर त्यांना पुढचं पाऊल उचलता यायचं, पण आता तसं राहिलेलं नाही. स्त्रिया मोठ-मोठ्या नोकऱ्या करत आहेत आणि स्वतःचे पण व्यवसाय खूप स्त्रिया अं, उभारत आहेत. त्याच्यामुळ त्यांना आता पुरुषांनवर अवलंबून राहायची गरजच राहिलेली नाही.
आणि आर्थिक
ते निर्णय स्वतःता घेऊ शकतात.
स्वतःता घेऊ शकतात आणि आर्थिक पण स्वावलंबन झालं ना. त्याच्यामुळे त्यांना कुटुंबामध्ये समाजामध्ये म्हणजे मोठ स्थान मिळाय लागलं जरा आदर कराय लागले ना सगळे पुरुष लोक वगैरे
हो, स्त्रिया त्यांची जागा स्वतःता बनवत आहेत आता.
हा आणि निर्णय पण त्या स्वतःता घेऊ शकतात ना आता हा आणि म्हणजे त्यांना आडथळा पण होत नाही, आता त्या आर्थिक पण आहेतच. स्वावलंबी त्यामुळं कुणी आ, अडथळा नि निर्माण करत नाही त्यांना
हा आणि घरामध्ये जसा आदर आहे, तसा समाजामध्ये आहे. आणि आजकालच्या स्त्रिया बघतोय आपण की राजकीय क्षेत्रात पण त्या भाग घेत आहेत, सक्रिय भाग घेत आहेत.
हो बरोबर
हम्म गावच्या सरपंच पदापासून पंचायत आणि वरी संसदेपर्यंत पण त्येंचा सहभाग खूप मोठा प्रमाणात वाढलेला आहे.
हो
महिलांना आरक्षण, आहे त्यामुळं मंग त्यांना वेगवेगळ्या नेतृत्वाच्या संधी निर्माण होत आहेत. आणि आणि राजकीय धोरण पण, आखण्यामध्ये त्या महत्त्वाची भूमिका का घेत आहेत.
बरोबर. आता पुरुषांपेक्षा स्त्रिया पुढे जात आहेत आणि प्रत्येक स्थान प स्त्रियांचच आहे शिक्षणामध्येही पुढे आहेत. क आता जस की कामामध्ये पण स्त्रियांच पुढे आहेत, कोणत्याही गोष्टीमध्ये आता स्त्रियांच पुढे आहेत. स्त्रियांचा आता शंभर टक्केच निकाल लागतोय.
हो हो आता आपण दहावी बारावीच्या निकालामध्ये पण बघतोय मुलांपेक्षा मुली पुढं आहेत.
पुढे आहेत हो बरोबर.
हो डॉक्टर, इंजिनियर, म्हणजे सगळ्यांचं क्षेत्रामध्ये त्या आहेत.
हो...
ह म्हणजे त्यांची स्थिती आता चांगल्यापैकी बदलत आहे म्हणजे,
बदलत आहे बरोबर.
ह आता ओ, म्हणजे राजिक राजकीय क्षेत्रामध्ये बघतात ना आपण खूप साऱ्या महिला मोठ मोठ्या मोठ्या पदावर आहेत. हम् हम् त्यांच्या, त्याच्यामुळं पूर्वीची जी पुरुष प्रधान संस्कृती होती. तर त्यांच्यामध्ये दुय्यम स्थान होत तर आता, तसं राहिलेलं नाही, आता आपण बघत होतात. आपण बघत होतात की कुटुंबामध्ये पण अस मुलींना म्हणायचे की तु काय लग्न होऊन तुझ्या नवऱ्याच्या घरी जायची ए म्हणजे मुलींना अशी हा कमी हम्म अशी वागणूक कमी द्यायची की तू मुलगी आहेस. तू काय आमच्या कामाला येणार आहेस का. असा मुलीमध्ये पण, म्हणजे मुलामुलीमध्ये पण भेदभाव व्हायचा.
बरोबर.
हा म्हणजे मुलांना मुलगा काय आता. काही पण काम करून येणार. तुम्ही काय मुली दुसऱ्याच्या घरी जाणार असं म्हणजे मुलींना पण तेव्हा काहीच नव्हते. हो तसं आता राहिलेलं नाही ना मुली
नाही.
कांहीं मुलापेक्षा कमी नाहीत.
कमी नाही राहिल्या आता, बरोबर.
हा आणि पहिलं कस पत्नीला. म्हणजे बायकांना असं पुरुषांवर अवलंबून राहावं लागायचं.
राहावं लागायचं आता त्या स्वतः अ स्वतः परिवार आता चालवतात. तर प्रत्येक गोष्टी मध्ये महिलाचं पुढे आहे, कुटुंबामध्ये ही महिलाच पुढे येते.
अ हो! आणि आवडी निवडी. म्हणजे एकमेकांच्या आवडी निवडीचे पण ते आदर करतात ना, कारण तिनं पण तेवढंच अ कमवून आणती ना बरोबरीनं दोघ दोघांनी पण एकमेकांचा आदर केला पाहिजे.
काही नाही बरोबर.
हा आणि पहिलं कसं हुंडाबळी वगैरे असायची ना. तसं आता राहिलेलं नाही अ स्त्री पण कमवती झाली ना. त्याच्यामुळं अ स्त्रियांवरील जरा अन्याय कमी झाले, परत अ बरेच कायदे अ केले गेले स्त्रियांच्या म्हणजे अन्याय रोखण्यासाठी.
हो.
आणि पहिलं कसं अं भाव म्हणजे असं समान हक्क नसायचे मालमत्तेमध्ये पण. आता मुलगी पण हक्क मागू शकती ना आणि त्यामुळं, ह्. संरक्षण मिळालंय त्यांना पण.
आता बघायला गेलं की आधी सारखी स्थितीच राहीली म्हणजे स्त्रीयांना स्वतःचा मान. सन्मान हे जास्तीत जास्ती लोक देत नाही कारण त्यांच्यावर अन्याय खूप होत चाललेत आता. ‌ आता मुली, मुलगी म्हणा स्त्री म्हणा ही कुठेही सेफ राहिलेली नाहीये.
ते तर आहे आपण समाजामध्ये, हम्म.
स्वतःच्या मनाने वागायला गेली तरी. लोक म्हणा समजातील लोक तिला नावच ठेवतात.
हो.
आणि आता तर आपण खूपच ऐकतो की काही काही मुलींसोबत काय काय होतय तसं.
हो.
कसं अजूनही ते स्वतंत्र झालेली तिच. ती भलेही मनाने स्वतः स्वतंत्र झाली पण समाजातील लोकांनी अजून स्वत स्वतंत्र होऊ दिलेले नाहीये.
हो ते पण खरं आहे.
हो.
फक्त की असं अ म्हणायला असं झालंय काही ठिकाणी कि, महिला आणि पुरुष समान आहेत. पण काय जिथं आहे तिथंच आहे अजून पण बऱ्याचं ठिकाणी असं महिलांना नाही एवढं पुढं जाऊ देत.
मण थोडक्यात म्हणजे कसं आजची स्त्री केवळ घरच सांभाळत नाही तर वेगवेगळ्या जबाबदऱ्या पण सांभाळते पण तिला असं मिळावत तसं संरक्षण मिळालेलं नाही असं, असावं असं हा. असं पुरुष आता ड्युटीवर वगैरे असणारे कसं अ जरी एकटे वगैरे जाऊ शकत असले तरी स्त्री कुठल्या पण पदावर जरी असली तरी तिला संरक्षण पाहिजेच ती एकटी, हा एक ती जाऊ शकत नाही असा. पण घराच्या बाहेर एकटी जाऊ शकत नाही किती जरी म्हणजे मोठी झालेली असली तरी.
हो बरोबर.
जरी असली तरी, ते पण आहे तुम्ही म्हणताय ते खरंय.
हो.
पाहिजे तस अजून
संरक्षण भेटलेले नाहीे आणि बघाव तस त्यांना त्यांच्याशी तशी वर्तणूक नाही होत ना त्यांना अशी खालीच लेटल जात आहे तरी पण
हां एक ती स्त्री दिसली तर मग तिची छेड वगैरे म्हणजे सुरक्षित नाही म्हणायच अजून स्त्री
ते लेडीज म्हणा आता तर मोठ्या मोठे तर जाऊ द्या पण आता तर लहान लहान मुलींवर सुद्धा होतय लहान मुली सुुद्धा सेफ राहिल्या नाहीत आता-
सेफ राहील्या नाही ता म्हणजे एकटीला घराच्या बाहेर म्हणजे जरी सुरक्षित नाही एक तिला घराच्या बाहेर पडायची सोयच राहिलेली नाही
हो
किती जरी म्हणजे देशाची समाजाची उभारणारी स्त्री जरी एक शक्ती बनलेली असली तरी‌ स्वतः आता एकटी जेव्हा असेल तर तिला कुणाच्या तरी आधाराची तेव्हा गरजच- एकटी बाहेर फिरू शकत नाही हो ना समाजामध्ये आता मीडियाच्या माध्यमातुन खुप साऱ्या गोष्टी आपल्या दररोज कानावर येतात ह हं जरी स्त्रीच स्थान बदलल असेल तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने तिचा अजुन स्थान बदललेल नाही हे खर आहे हो ताई छान वाटल
हो हो
हो धन्यवाद हो
हम